मला जायच - बाई जरा चांगला टॉपिक घे की, तुला जायचंय तर मला तळायचय-
जाऊ दे हळू बोल जरा - किती दिंगाणा ग बाई तुझ्या दारात, केवढं कशाला आणलय दारात? बनवून ठेवलं काय मी इथं काय लावून ठेवलय काय काय माहित
अग बाई जावू देत बाई, कोमलचा घे ना, चकुलीचा घे ना, जाऊ देत ना तिकडे. का डोक शांत, काय माहिती तू पाऊस बी पडना, ते बि नाही लागणार. ते माझ काळ घेऊन जा, जायच काळ घेऊन जायच..
ह
ए पुरी सुतला बाई मी तोंड वाजायला लागतो वरती आहे का एका कपाटामध्ये का गोक्तक पटण करता भय करता आला नाही ग बाई बोल
तू ह बाई काय बोलत
नाही बाई काय काही नाही बाई हम् माझ्या बोकांडे मारून दिला कशाला घेतता काय मी ते माण कळत नाही का झबाे तीन वाजता जायचं बाइ मला जे ते सांगितना तुला मा बा येथे सकाळपासून एक तास झालात ह दहा पंधरा पं पारवी इकडे एक लावला इकडे एक लावला संप इंच चाल दोघ इं
मग आहेच का
पण मगझे ना तुझे तीस पोते व्हायचे माझे का फिसकते कापचे फिसकते च पा तू झा नऊ वाज आपले हा तर दुसरा काय का तुमचा तुमचा विषय घ अ पा त्याच्यामध्ये टाकायला कोणतं तुळ कलर टाकाळ त बघ आ थोडेसे असे गोळंगे नाचे कलर मध्ये काहीतरी नवीन प नाही ग ते ते केळी बिळी पण आणणार आहेत ना साठक ठेवायला फळण ते ना आहे का फळण ह म्हणून द्यावं लागतं बाई ब काय झा जाऊ या कस परिस्थिती हो हो हर आर पढत का
ना दोन दोन चार चार पाच पाच किलो मी पुढंनते नाही
तर मिशित काय हो ते नाही का त्यावरती ना नाही नाही काहीतरी अस काय ते पाय तू कधी शेवट हो त ग रात्रीची य खाऊ रुषी कायबी आ कायबी काय का
ला अग का खायची खायला देत तू. नाहीय खायाचं.
तू तुझ बोल आता तर मनाली शांत बस. तू बोल. चालू चालू राहते ना. जब तून पडले चालू ना अशी काय करते? चालू हे ना. हो चालू आहे, चालू आहे. जा त मला
का बर का बाई काय काम करू?
ह छोे छोटे छोटे आपल्याला पुढं एक लाख फक्त चालेल. त्याच तर मुळं, हा. त्याश आहे अ काकूचा मम्मीचा, मम्मीचे दोन भाग आहेत.
असं होय बोल घे चॉकलेट काय तर ले मग काप फोडून टाक. का फोडून देऊ? त्याने तुम्हीच ओळख करून द्या. ये ग. हो. गलाना बख जात. उद्या नही ओ सकाळी सात वाळणार कमीेतच का हा हा. आ जताशी हम्म. हे का बंद करत्या हॅलो. आवाज येतो का? हा. गलना दुलप हो ब ग पाकामध्ये
कल फाडकून जातो त्याचा आताश थोडी राहता
मग मला काम करायचंय
कंटाळाला आला मला
वेळा रिअली.
ती भवानी अशीच बाई ती माझ्या अंगावर तिझच काम सगळं दरवेळेसच आहे तुझ काम असं काय असो.
शेग बंद हा हा.
काल पासून मागं लागलं तिला म्हटलं हा मला पाच आहे दहा आहे होतयं तिथे.
ती भवानी.
नाही करत ठीक सांग. दुसऱ्याचे पाचच झाले. मोबाईल द्यायला पाहिजे ना पण. चालू असेल तर बोलली तर पाहिजे ती.
म फोन करतो ती फोनच उचलत नाही माझा कोण मामी.
नाही ती पोरगी बघू आता कोण काहीतरी डोक लावून
म तर ते आपण नाही सांगू शकतं मगं ते कोणाला विचारणार मामी.
समोरचा माणूस जेव्हा ते टाकल तेव्हा कळेल बाई त्यांच शीट निघते त्याच्यातून कळलं किती लाख होते बरोबर होते किती नव्हते. हा मगं चेक करता सगळं ते किती वजन भरलं. किती बॅग भरलं. होते. होते किती वजनाची पोते होते त्यांनी जर दहा किलो ची सांगितली तर मगं दहा किलो आहे का? त्याच्यात कायं कायं होतो सगळं चेक करता. किती आम्हाला आणि बरोबर किती टाईम लावला हा फीस करायची तसं नाही.
झाले ना दहा मिनिट कुठे झाले दहा मिनिट अगं बाई पण मग मी एका मुलीमुळे सगळ्यां नाही लागत ना.
टाईमर.
त्याचे ठिकाण वेगळे वेगळे राहतात.
एका ठिकाणी सगळे पोते टाकले तर कसं होईल माझा गुलाबजाम
हा काही पुन्हा ना आता ती पंधरा मिनिटं भी नाही झाले. दोन झाले. हम्म दोन का झाले हा ना. बोला मग काय बी बोलती बाई
त्यालाकय हात झालं आहे
बाकी यायला तर
थोडसे गोल गोल करून घ्या परत म्हणणार चपटे झाले चपटे झाले
जाऊ दे बाई मला एक काम भेटलं. काय ग? नाही नाही बाई. ते वळायची कामं नाहीे येत आपल्याला गाड्या ओवळायला जाते
ते बुंदीच बुंदीचे लाडू का? त्या बाबाला हा ती खाली बाई मी होती ना त्यावेेळेस. थोडं चॉकलेट मध्ये काय असेल ते आण.
तू का त्या नगरसेवकाची तू चॉकलेट खाल्ले काय. आमच्याकडे द्यालत ती चॉकलेट, हा ते नगरसेवक हायत ते तुझंच नगरसेवक हाय
हा ना भेटतो.